हॅलो. हा बोला की.
हा काय करालाय.
काय जरा चालू होतं काम. तुमचं.
काम चालूचये की, आम्हाला काय सुट्टी नसतेया.
हा हा. होय तुमचं मेडिकलच नव्हे.
हो मेडिकल. त्यामुळे सुट्टी नसते नइ. काय पण असूद्या, आमचं काम बंद पडत नाही.
होय उलट ते लय भारीये.
होय भारी कुठलं काय. कुठं सुट्टी घ्यायला मिळत नाही. काय करायला मिळत नाही.
खरं जॉब शोधायला लागत नाहीत हो. आमच्या सारखं.
रोज उठून बसायचंच की इथं.
होय मग ते पेमेंट कसं पडतय हो.
जास्त पडत नाहीत
मग स्वतःचं पण घालायला चालतंय नाही तसं.
लायसन्स आहे माझं स्वतःचं घालायला चालतंय पण कसं जरा डॉक्टर कोणतर पाहिजे, जागा पण तशी मिळायला पाहिजे नाही.
होय. आणि आता कसं शक्यतो डॉक्टरांच्या तिथंच त्यांचच हे मेडिकलच हे करतात नाही.
होय त्यामुळेच की प्रॉब्लेम या लागलाय, तसं एखादा कोण मिळालं की मग, काढायला चालतंय कसं आहे एवढं पैसे काढायचं म्हटल्यावर तिथं सेल पण व्हायला पाहिजे ना तसं. सेल झाला तर काय मग आपल्याला पैसे निघून जात्यात, सेलच नाही झाला तर मग काय करायचं, पगारा एवढंच राहत असलं तर मग दुसऱ्याच्या गेलेलंच बरं म्हणायचं.
होयच की मग काय एकूण एकच पडतंय ते आणि ते ते नव्हे एक्सपायर तेन झालेलं ते औषध नसतात की नाही मध्ये काय करताय ते परत घेत्यात काय ते का नाही.
हां हां.
नाविक औषधं असतात कनी रिटर्न घेतात त्यांनी. मग त्याच जी एस टी वजा करून अ म्हणजे एक पंचवीस टक्के मायनस करून कनी. ते पैसे रिटर्न देतात. मग पाऊस आहे का नाही.
काय नाही बघा तेवढाच पडलाय एक मध्ये आठ दिवस आता काय नाही.
हा हा इकड पण आता काय अस सगळीकडेच तस झालय.
तेवढाच पडला आम्हाला वाटला आता किती पूर येतोय काय माहिती तर आता काही नाव नाही.
सगळ्यांनी पेरण्या वगैरे केल्या आणि आता पाऊस नाही काय नाही.
हम.
जीवन तेन झालं का नाही.
जेवण तेन आवरलं हो जेवूणच जरा गटात गेलेलो, मग काल पण फोन ला त्यावेळी पण घटात के वाय सी वगैरे करायच चालू हाय नाही घाटांच, बचत घाटांच. ते के वाय सी पूर्ण केल्याशिवा त्यांना पुढचं काही लोन वगैरे पण मित नाही कुठली श योजना पण मिळत नाही, त्यामुळे ते सगळं चालू आहे आता ते करायचं.
मग करून घ्यायला पाहिजे म.
होय.
अशाडी काय?
होय शाळेला गेल्या दोघी पण, त्या शाळेला गेल्यानंतरच हे चालू असतंय. कधी काम असतय कधी नसतय रेग्युलर नाही हो ते. घरात बसून आपलं कधी येतं ते काय?
खरं पडतय हा, मग तुमचा पगार कसं निघतोय.
आमचं कसं कामावरच की आपलं काम शासकीयच फक्त कसं काम असेल तरच की.
नाही म्हंटल तर ठरवलेला पगार आहे काय कसं काम असेल तसं देतात.
काम असल तस, आता आपण एक महिन्यात जर आ आ दिवस काम केलं तर महिन्याचा पगार त्यांना फिक्स देता येत नाही नाही तसं देत नाहीत ते.
आता हे कसं, होय रोजच्या रोज नसतंय च नाही ते.
हम्.
रोजच्या रोज काय पेमेंट नाही काय नाही आपलं कधी मिळेल तरी करायचं म मुलींच्यासाठी मला ते बरं पडते एकदा मग कुठ तर जॉब लागलं कि म तेायमिंग सगं अडकूनच राहते ति
ह मग काय कसं आहे मग पोरींच्याकडे त्यां लक्ष देता येत नाही नाही भर भर भर आपल्या होय
पाजे मुलींच्याकडे लक्ष द्याय किंवा पाणी येत किं मग एक एक दिवस पाणीच मिळत नाही असं होते
हा एकट असल्यावर एकट असल्यावरचच होते ठीक आहे टायमिंग आपल्याला माहित नसते कधी जा वयला
होय होय तुमचं कस काय घरी कोण असते मग
हसूबाई पण हसूबाई गावाला गेले की मग माझं पण नावघड येते
होयच की आणि घरातलं औवरुण इकडं फेऱ्या माराय म्हणजे नको वाटतंय त ते बारचं बघायचं ते घरातलं
एक एकदा असं वाटत एक एकदा असं वाटतंय सगळं सोडून म घरातलं खळलेलं बरं वाटत
ह एक एकदा असं वाटल, लग्नच का केलं ग बाई बाबाच्या घरात बरहोत.
तेच काही विषय सोडा, ते रोजच वाटत असतेय.
कामाचा ताप झाला की, मला तर लय वाटतय, का लग्न केलं.
लग्न न करणारी लई सुखी असतात. काय टेन्शन नाही काय नाही, आप आपल्या कामाला जायचं, आपलं आपला हाऊस मऊस करत, निवांत आपलं चैईनीत.
आमच्या इथं पण एक तशी हाय, दोन मुली आहेत, मग मुलगा नाही काय नाही त्यांना. पण ती लग्न अजिबात, म्हणजे विचारच नाही तिचं की लग्न करणारच नाही कशाला पाहिजे म्हण त्या दत्तक एखादा मूल घेतलं, मला एवढा पेमेंटेय की, मी दत्तक मूल घेऊ शकतोय की. कशाला ते सास सू सासरा हे ते सांभाळण्यापेक्षा, माझं माझ आई बाबा सांभाळतो की, म्हण.
होय की, खरंच की, कोण सगितलं आपल आई बाबा सोडा आणि दुसऱ्याच्या घरला जावा.
होयच की. लई तर म्हणजे, असं आता ते विचार ऐकलं की, वाटते म आमच्या का डोक्यात त्यावेळी आल नाही.
गा तुमझ तस चालत नाही ओ. किती नावं ठेवताय बघ बघताय की नाही.
आपण कसा आधी विचार करत होतो की, हे कसं होईल ते कसं होईल, काय म्हणतील असं, पण आत ता नाही मुलींचा एवढं विचार कायेत. जे ते असं, स्वातंत्र्य बरोबर जगायला लागल्यात त्या.
सोडा पण तरी पण किती पण काय पण म्हटलं आपण हे केलं, तरी थोडं ना थोडं असतेच.
होय, आता एकटी हाय बघा ती, अजिबात म्हणजे विचारच करत नाही, कुठलं लोक आणि कुठल कोण, म्हणत बसत्या, काय करणारेत ती काय सांभाळ येणारेत.
ह
बघणारेत माझं, उद्या कायही तरी वाट लागली की, नाव ठेवाय हीच आहेत.
बर, अग लोक काय चांगलं झालं की चांगलं म्हणतात, वाईट झालं की वाईट म्हणतात, दोन्ही तोंडाना बोलणारी असत्यात.
जास्त चांगलं झालेलं पण बघवत नाही, आणि वाईट झालेलं पण बघवत नाही, असं. त झाले.
लोकाच कामच असतय, बोलणं.
होय. तरी तुम्हाला, ह्याचा पुढचा टस्क आला काय ताई.
नाही हो आला, तुम्हाला आलाय.
माझा अजून एक चार कॉल पेंडिंग आहेत माझा अजून चार कॉल झाल्यानंतर, मग एकशे ऐंशी मिनटं होणार. पाज
म्ह तऐशे मिनिट असं मिनिटावर बोलायचं आणि तीच कॉल करायचीत नावा.
तीस कॉल किंवा एकशे ऐंशी मिनिट पूर्ण व्हायला पाहिजेत असं आहे ते. एकशे ऐशी मिनट झालं की नाही आपलं टास्क कमप्लीट होतोय.
हा हार आहेेत.
हम्म, माझं तर झालंच सोडा, एक चार कॉल केले की नाही. कम्पलीट होतय ते टास्क, ते मला करायलाच मिळाना, म्हणजे दोन दिवस झालं माझं गटांचच हे, फोन यायला लागला सारखं, मग ते धावपळीत दोघी तिघींच कॉल आलेलं, तुम्ही करा आणि आम्ही पण करतो, पण होईनाच की टायमिंगच बस ना, एक वीस मिनिटं तर त्यांना द्यायला पाहिजे नाही. म उगच ते सांगायच. होय, मग काल पण तुमचा फोन आलेला, पण काय मला तिथं गटात होतं, त्यामुळे मिळालंच नाही. आणि परत घराकड येऊन सात साडेसात वाज मग घरात आवर ह्याच्यात वेळ गेला, म कुणाला संध्याकाळी वेळ अस तोय नसतोय, ते पण अवघड होतय सगंळ, कॉल करायचं म्हटलं,
संध्याकाळच कसं, स्वयंपाकशी गडबड बाईकांची.
स्वयंपाकाशी गडबड, त्यात मुलं घरात, घरातली सगळी म ते बोलणं पण होत नाही ओ. निवांत पण पाहिजे ना तसं, आता मेडिकल मध्ये काय तुम्ही.
होय, मेडिकलमध्येये बघा आता, दोन वाजता बंद करून जायचं.
परत आणि कधी चालू मग.
अे पाच नंतर म चालू. पाच नंतर मग आठ वाजेपर्यंत! आताने वंद गचा कसावूनयेत!
हा ह नाही संध्याकाळी पाच ला येतय त्यावेळी.
नाही नाही संध्याकाळचं काही नाही संध्याकाळी पाच वाजता काय तेवढं आवरून ठेवायचं होत नाही.
होय
मग थोडं थोडं कधी तर करायचं नाही तर मग सासूबाई असतात घरात!
हां हां
त्या करतात त्यामुळे त्या काही वाटत नाही.
हा मग तसं पुढं बघून गेल्यानंतर मागं कोण तर करायला पाहिजे हो.
होय त्या नसल्या की मग पाच वाजता आवरून येते सगळं त्या असल्या की मग. काय होरायला लागत नाही.
हा हा
त्या करतेत ना!
हा हा मग ते तसच होते घरात? कोण तर करायला अस क लं घरात करायला नसल किंग सगळं प्रॉब्लेम आहे त्यातळं? सगळं घरातलं आवरून जावा मुली याच्या टाइमला! त्याने आल्यानंतर भूक लागली हे लागली मगम्ही गटात असलो कुठलं काही होत नाही. टायमिंग बसत नाही मगच मुलींच हाल होते म मिस्टरांचं पहिलं वाक्य असते की? घर सांभाळून राहिलेल्या वेळेत मुली नसलेल्या वेळेत तू काय करणार आहेस कर!
ह
पण बाकीच ते मुली आल्यानंतर कुठे इिकडं तिकडं नकोचते. कारण लहान मुले आहेत त्यांना कोडते कुणाच्या जीवावर ठेवून जायचं तर असं वाटते.
तुसाठी मग असलं तर एक वेळ काय वाटत नाही येऊपर्यंत! थोडा वेळ बघतील कायत करतील. पण कोण नसलच की महागा उघड त!
विश्वास कुणावर ठेवायचं काय राहिलं नाही कुणा जवळ बसवून जायचं पण काय नाही. त्यामुळे नाहीचं त्या शाळेला जातात त्या टायमिंगला काम करणे बरोबर पाचला आपलं घरात येणे हेच चालू आहे.
हम् जरा काम पण काम पण होतंय आणि पोरींच्याकडे लक्ष द्यायचं पण होतंय
लक्ष द्यायच पण होतंय हे माझं कस इथल्या इथं काम हो म्हणजे आपल्या पूर्ण एरियात एवढंच काम हाय त्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही तेवढं तिथन एक दहा मिनिटात म्हणजे येतोय असंय
हा, ह यायच्या वेळेपर्यंत यायचं होतय नी
होय, होय
हम्म जेवण तेन आवरलं सगळं?
होय आवरुण आता जेवायचं
हा
जेऊन जरा आवरलं की झालं घरातलं काय आवरूनच गेलेलो सोडा आता
हा हा
हम्म चालतय ते कॉल कट करा
बर बर ठीक हाय.
हा